हा काय चाललंय.
काही नाही बघा बसली.
ट्राय केलं मग ला
हा तेच म्हणला आलाय तुमचा कॉल हम्.
आजन काय मुलांचं काय?
अजून नाही काय मुलांचा मोठा कराडलाच आहे जॉब ला छोटा आहे तो व्हडिओ एडिटिंगचा वगैरे करतो मोबाईल शॉपेच्या डवर फाज वगैरे किंवा कपड्यांचे ऍडव्हटाईज दुकानांचे हे करतोय तो आता तो गेला.
ह.
हो हो आवड आहे तो त्या क्षेत्रात करायचं म्हणतोय आता डिप्लोमा केलाय त्यांनी पण तरी त्याच्यात नाही एवढा डिप्लोमा तरच त्याला तू तेच करायच म्हणतोय मस्त ऑर्डरला तू हळदीची लग्नाची
हा हा बर आहे आणि तेच करिअर केलं. तर म्हणजे त्याला मुलांना कसं स्वतःला एखाद्या गोष्टीची आवड असेल तर मग त्यातच त्यांना आपण पुढे कायत शिक शिकवलेलं बरं असतं नाहीतर तेच ना आपण आणि आपलं काय तर दुसरंच करण्याच इच्छा असत, पण ते मुलांना पण आवड पाहिजे ना.
तो जॉब जॉब नाहीच म्हणतो करायचा कोणाच्या हाताखाली मी करणार
तेच अ तेच ते चांगलं आहे ना मग दुस दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा त्याला कसं स्वतःच कायतर कराव असं वाटत असेल.
हो तो तसाच लहाना मोठ्याचा आहे मोठ्या बजाज फायनान्सच्या ऑफिसलाच आहे. जॉबला त्याच पण आहे व्यवस्थित विस्तर आहे तिकड कंपनी जॉब. मी अस इ हॉस्पिटल घरी आम्ही कोणीच नसतो आम्ही संध्याकाळी पाच साडे पाच ल सगळे घरी
हो हो ना
ति त्या हॉस्पिटलमध्ये वेळ भेटला की तेवढ्या वेळत मी करून घेते कार्याच पण काम होत ते हॉस्पिटललाच करायचे. दुपारच असतं. मॅडम ना मॅनेज केला ना मॅडम द्यायच मला वे खर म्हणाच्या दहा पंधरा मिनिटं तू असं.
हो ना तुम्ही एवढं करून यातून पण टाइम काढ
हो नाही म काय करणार आहे आपल्याला ऑनलाईन काहीतरी ज्योती मॅडमने दिले तर त्यांना प्रोत्साहन नको आपल्याला दिला आहे आपण नाही करून
हो ना आपल्याकरता कोणतर झट
कोण तरी झट नाही नाही मॅडम मी खूप हे केलंय बरं का सर मी तर तुम्हाला सांगते गेल्या वर्षी ना ट्रान्स्क्रिप्शन चे आणि कार्याचे सगळे मिळून बारा तेरा हजार तर सक् कमवले असतील.
हो केलंय ना मला पण आलंय.
हो तेच ना त्याच्या म आहे. आणि कस आहे लकिले आपल्याला भेटते ऑनलाईन काम तर आपण का सोडा ते. आणि घरातून बाहेर थोडी जायला लागते आपल्याला.
बरोबर आहे आणि आपल्याला बाहेर पण जायला मिळत जे शक्य नसेल. त्यांना घरात बसून करू शकत.
हा मग तेच ना ह आणि काय काय लेडीज कसं आपल्यासारखं आपण जस बोलतोय ना ते बोलायला पण घाबरतात म्हणल हो कशाला कोणाशी बोलत बसायचं. माझ्याबाला पण मी सांगते ना अगं कर अगं घे घरात बसल्या बसल्या त व्यवस्थित होऊन. रोटी तर ती नाहीच म्हणते नको ताई आपल्याला तुम्ही बोलता तसं नाही बोलता येणार आपल्याला नको.
हो काय काय ना तेवढं सवय नसते बोलायचं पण एकदा बोललं तर आपल्याला सवय होते. तसं काही नाही.
आणि कसं आहे एकदा आपल्याला हे हे माहिती झालं नाही आपल्याला, आता आपण रेगुलर कुणा आपल्या रिलेटिव्हशी बोलत राहिलो. तर आपल्याला काय फायदा होतो त्यातला सांगा काहीच नाही. आता ही तर आपल्याला एका कॉल चे नाही म्हटलं पन्नास रुपये तर भेटतील, लयची अपेक्षा नाही करायची आपण. आपण काय बोललोय काय नाही म तेवढं तरी कोण देणार आहे आपल्याला सांगाना.
आणि आपलेच सर्व म्हणजे जवळचे आहे सगळे मै
आणि कसय आपण ग्रुपमध्ये एकमेकांशी बोलतो ना, त्याच्यामुळे आपल्याला काहीच नाही ना आपली ती मोडली आता मगाशी मला बघा स्वाती न राणेंनी ना एका जेंट्सचा नंबर दिला होता. त्यांचा मला फोन पण येत होता पण ज्यांशी आपण काय बोलणार आहे.
ते तर आहे बरोबर आहे.
नंद कुमार म्हणून नाव होत त्यांच ते शिक्षक होते. ते म्हणले स्वाती राणेनी मला नंबर दिलाय मला बोलायचंय फोन फ्रेंड टास्क आहे. म्हणलं नाही. आ मी कशा आहे त्यांना डायरेक्ट म्हणून मग मी त्यांचा नंबरच डिलीट पण करून टाकला आणि सगं
तेच ना आपण कस तेच ना लेडीज असेल तर आपण एकमेकांना बोलू शकतो. तस जेंट्सला काय बोलणार आहे ना त्यांनी कम्फर्टेबल पण नाही वाटत ते आपल्याला.
लेडीज चा ग्रुप आहे हा हा जेंट्स कसा एड झाला मध्येच? ते आपल्याला एक भीती वाटते ना त्याच्या मी म मी बोललेच ना त्याच्याबरोबर गेली तर करून टाकला नंबर म्हटलं राहते तिकडे त्या मेसेज टाकू दे बो स्वाती राणेंना फोन केला स्वाती राणे म्हटल्या मी अशिक्षित आहे मला काही कळत नाही अशा बोलल्या त्या
हो हो आपण एकमेकीना जसं मैत्रिणींसारखं बोलतो तसं आपण दुसरं कुणाला नाही बोलू शकत ना
आजल का हॅलो
कधीतरी असं खास उठाला
हॅलो हा बोला ना
एक मिनिट आ जास्त म्ह हष्ण सांगू दू कसं ुाशन
हा बोला
हॅलो
हा फोडते हॅलो एकच मिनिट चालू राह द बोलत राहतो मी तिकडून
हा अजून काय चाललंय मग
का इंजेक्शन दोट
हा हा हा काम चालू आहे तुमचं ते पण मग
हा
हम् हम
बाकी बर
हम् काय बोला होते अस मला पण रोज प्रश्न पडत बघा काय बोलणार आहे रोज कोणत्या विषयावर बोलायचं पण कसं आहे आपण बोलत गेल तरच आपल्याला माहिती होतं ना बोलायचं आपल्याला मग
ह